आ...
आवाज तुमचा खूप बारीक येतय.
हॅलो. म्हटली आवरली का काम?
हो आवरली आवरली, आत्ताच सगळं आवरलं तु.. दुपारच जेवणाच सगळं हा तुमचं आवरलं की नाही.
तू आवरलंय! आता म्हटलं तुला कॉल करावं. अंम.. तर मुलाची एक्झाम पण आए म्हटल्यानंतर अभ्यास पण घ्यायचा असतो.
हं हं हं... बरोबर आहे.
काय म्हणता अजून..
बाकी ठीक चाललंय.. आज पाऊस खूपहे आमच्याकडे हम्...
इकडे पण आहे पाऊस. पाऊस मऊ छान होते.
हो हो..
हम्् हम् हम्.. काय म्हणता अजून..
काय नाही चाललंय, नेहमी सारख आपल.
हं हं
कुठ तर, कामवाली थोडी रिलॅक्स बसलीये जरा.
हम्म्म.. थोडस रिलॅक्स म्हणजे, आपल्या स्वतःचा आ आराम थोडक्यात म्हणजे..
हो नाही तर पण सकाळी उठल्या आपलं चालूच असतं ना जेवणाचं. सगळं होईपर्यंत दोन अडीच तीन वाजताच वाजतात सगळं आवरेपर्यंत.
हो किती धावपळ केली ना तरी जो टाईम व्हायचा तो होतो
होतोच हो हो हो तोच काय तीन ते पाचच काय आपल्याला थोडा वेळ मिळतो.
तेवढाच वेळ मिळतो त्याच्यातही नंतर मुलांचं चालू होत की नंतर काय बनवणार आहे वेगळं?
वेगळं हो तेच तेच संध्याकाळी पुन्हा वेगळ नाश्ता पाहिजे अस स रात्री जेवणाच पुन्हा पुन्हा दहा दहा साडे दहा अकरापर्यंत तेच चालू असत सोळा अवरा अवरी त्याच्यानंतर त्यात मुलांचा अभ्यास हो मुलांचा अभ्यास पण त्यात घ्यायचा सगळं चालू असत काम हो.
हा वेगळं जरी बनवायला गेले ना तर कसं असतं ना मग घरातले जे मोठे आहे आजी बाबा त्यांच्यासाठी परत वेगळं बनवा.
हो हो नाही लागत स आणि जरी वेगळं बोलवा बनवाय म्हटलं तर त्याची पूर्व तयारी सगळी मग सगळंच ते
सगळंच बनवावं लागतं सगळंच करावं लागतं हो बरोबर आहे ना. हम्म मग खूप विचार करून या गोष् ति कराव्याच लागतात बर का आणि रोज रोज प्रश्नही पडतो ना की काय काय बनवायचं भाजी वगैरे मुलं तर खूप त्रास देतात ग्रीन भाज्या खायचं तर नाहीच म्हणतात.
हो ते तर आहेच हम्म.
त्यांना वरचं वरचं आवडतं फॅटी फॅटी जास्त
हो हो हो बरोबर तेच तेच.
तुम्ही आषाढ महिन्याचा काही नैवेद्य वगैरे दिला की नाही देवाला?
नाही आमच्याकडे का अशी काही पद्धत नाहीये तुमच्याकडे आहे का?
हो हो इकडे देतात ना मग. म्हणजे बरे जण सगळे देतातच आता आषाढ महिना लागला म्हणजे. देवीला गोडपुऱ्या वगैरे बनवतात अ पुरण वगैरे टाक टाट मग लहान मुलांना घेऊन जायचं दर्शन वगैरे करायचं मग आपल्या मुलाची काही इडापिडा असेल नारळ वगैरे फोडायच म्हणजे या अश आषाढ महिन्यामध्ये कोणी पाच मंगळवार धरत कोणी माळ पाच शुक्रवार पकडतात.
देवीचे हा बरोबर बरोबर. आमच्याकडे एवढं अशी काही पद्धत नाहीये. आमच्याकडे इथे एवढा अशी काही पद्धत नाही आहे, या साईड ला मी करत पण असतील. पण आमच्या घरात तरी नाहीये म्हणजे अशी काय पद्धत.
ओके ओके. नाही नाही हे पहिल्यापासून इकडे बरेच जण म्हणजे करतातच आणि गावी बऱ्याच गाव गावी ज्या आहे ना, तर छान यात्रा वगैरे पण भरतात. म्हणजे प्रत्येक गावाची प्रथा आहे पण मोस्ट ऑफ होतातच नैवेद्य वगैरे हो दाखवतो घरोघरी दाखवतात शिवाय असं नाही की हा घरोघरी प्रत्येक जण आणि गोड नैवेद्य असतो ना देवीचा.
देवीचा बरोबर.
मग मेथीची भाजी असते वरण भात गोडपुऱ्या असता तात अस म्हणजे देवाचं नाव अस कसाय अॅक्च्युली पण आपलेच तळणंमळण्याचं कौतुक चालू असतं.
चालू हो तेथे आपणच खातो म्हणा. बघायला गेलं तर हो.
कसं असतना ह्या निमित्ताने आपल्या पोटामध्ये गुळ जात तो असं आणि या दिवसात चव पण लागते. ना तळण मळणाची जराशी.
हो हो हो बरोबर ये की. आणि हो हो हो आत्ताच मी एक लेख वाच चला ऍक्च्युली तो आषाढ तुम्ही बोलात ना.
हो आषाढ महिन्यात देवीच.
देवीचा असतो. ते म्हणजे एक लेखच वाचलेला आत्ता मागाशी मी की त्याच्यामध्ये. म्ह हो. मुलींना सासूरवासीन मुलींना पण घरी म्हणजे माहेरी बोलवलं जात. तर त्यांना ते सगळं पदार्थ वगैरे म्हणजे चकली पुरी. भजी हे सगळं खाऊ घालतात. तेव्हा अशी पद्धत आहे. काय काय ठिकाणी आहे बहुतेक मी आजच सकाळी एक लेख वाचला.
म्हणजे ना खरं जेवण नवीन लग्न होतं ना त्याचं वर्षी. आषाढामध्ये असं म्हणतात की, मोठ्या दिराच मोठ्या भायाचं. ल चेहरा नसतो बघायचा, असं काहीतरी आहे ते. आ आजकाल तर सगळेजण एवढं कोणी पद्धत पाळत वगैरे नाहीत.
नाही हा बरोबर.
म्हणजे त्या‌ निमित्तानी मुलगी तिकडे जायची माहेरी. मग तिला गोडधोड खाऊ घालायचं. म्हणजे म्हणजे त्यांच्या माग च कारण असे होते. तर तिने कोणत्या तरी कारणाने ती माहेरी जायची.
जायची बरोबर.
आता तर काही गरजच विषयच नाही राहिला. जेव्हा मुलीला वाटेल जेव्हा मनात वाटे ते आईवडिलांना भेटायचं. आणि ते योग्य पण ये. म्हणजे माझ्या दृष्टीने तरी जसं मुला प्रत्येक मुलाला जसं तो त्याच्या आईवडिलांकडेच राहतो. बरोबर आहे कणी. आणि आई किंवा वडील नाही दिसले किंवा बाहेर गेले. आणि जी तीच मुलगी इकडे येेती. तिला पण अधिकार आहे ना आईवडिलांकडे जाण्याचा.
गाण्याचा हो हो प्रश्नच नाही. हो हो पण पहिला कस ते. पूर्वा असं तेवढ्या सोयी नव्हत्या ना. भावनांच्या वगैरे हां त्यांच्यामुळे ते. ते ‌ठराविक दिवस असे ठरलेले होते. की ह्या ह्या दिवशी मुलीने माहेरी जायचं. असं मग त्याचा तो दिवस असं हा. मग तो हक्काचा दिवस असतो ना, तेव्हा म्हणजे कोणी नाही बोलूच शकत नाय. कि तू नाही जायचं म्हणून, असं तो हक्काचं दिवस. तोच असतो. म्हणजे तिला कोण नाही असं म्हणू शकत नाही तेव्हा. ती बिंदास जाऊ शकते असं होतं पहिला.
का नाही आली. का नाही पाठवलं असं प्रश्न हे होते ना, तसं आता नाही राहिले ह.
हम्म.
आता व्हिडिओ कॉलवर पण बरंच बोलणं होतं. कंटिन्यू फोनही चालू असतात.
चालू असतात.
आणि असं काही नाही. आता येणं जाणं पण भरपूर झालंय. आता लोकांचं असं काही राहिल नाही. पण बऱ्याच ठिकाणी आहे. बर का आपण म्हणतो आपल्याला वाटत तस की सु सुधरलंय सुधरलंय पण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती सुधरतात असं पण नाहीये.
नाहीये हा नाही काय काय ते जुने. अ परंपरा पाळतात. अजून त्या पद्धतीने त्यांचे सण वगैरे साजरे करतात.
नाही हे बघा सण साजरे करणं, ही वेगळी गोष्ट आहे आणि उगाचंच. काहीतरी नियम दुसऱ्यांवर थोपवणं ही, ही चुकीची गोष्ट आहे की नाही हे असं नाही. करायचं तसं नाही. तेच्या मागे वेगळं रिझन होतं. त्यावेळी म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे ठीक. की तुम्ही परंपरा पाळा. पण त्यांचे कारण त्यांच्या छान छान गोष्टी. शेवटी तुम्ही सांगा कारण आपणही पाळल्या पाहिजे. सण वगैरे आपण का सेलिब्रेशन करतो. त्यांच्या मागच्या आपण आपल्या पिढीला शिक शिकवल तर ते पुढं करतील ना, की घराला आंब्याच तोरणचं. का बांधतात. केळीचे पाने का बांधतात. सत्यनारायणाची पूजा का करतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी मुलांना कळाल्या पाहिजेत. हो उगाचच म्हणजे चालंय म्हणून चालण्या पण अर्थ नाही. आणि उगाचच चुकीच्या पण रूढी घेऊन पुढे जाण्यात पण अर्थ नाही.
अर्थ नाही हो हो जे चांगल आहे योग्य आहे. आपल्यासाठी ज्याने म्हणजे, आपल्या कुटुंबासाठी योग्य आहे. त्या चालीरीती पुढे चालूच ठेवायला पाहिजेत. पण नको ते म्हणजे गोष्ट. म्हणजे आता काही गोष्टी असतात. जावायचा मान ठेवायचा मग त्याला, सोन्याचीच वस्तू द्यायला पाहि जे वगैरे अस अश अशा पद्धती हा हा अशी पद्धत. बंद व्हायला पाहिजे. कारण प्रत्येकाची परिस्थिती नसतेच ना. पण मग कस अपेक्षा अपे अपेक्षा होऊन जाते. हो लोकांची कि नाही हे आम्हाला द्यायलाच पाहिजे. असं होऊन जाते एक प्रकारे मग.
ते नाहीेये. असं कुठेच लिहिलेलं नाहीये. की धोंड्या मध्ये तुम्ही जावयाला सोनंच करा. त्यांनी काय सांगितलंय पंचधातू आणि ते दान करणं महत्त्वाचं आहे. मग ते तुम्ही कोण असं नाहीे की तुम्ही हेच करा, तेच करा म्हणजे ह्या पण गोष्टी. अं चुकीच्या आहे. एकदम म्हणजे मला पण त्या गोष्टी नाही आवडत. म्हणजे हा तुम्ही सण करता तेच्यातुन एक. आपल्याला एनर्जी मिळते. एक पॉजिटीव्ह एनर्जी असते बघा तुम्ही ज्यादिवशी. घरामध्ये सण असतो बघा दसरा असो. किंवा संक्रांत असो, आपण जे पुरणवर ते वेगळंच फील होतं लगेच त्यावेळेला हो. साध हे बघा. नॉर्मल आता आपण म्हणतो दिवाळी आली. आपल्याला घर आवरायचं एक साधं तुम्ही घर आवरा किचन आवरा रूम.
हो फ्रेश वाटत, हो हो प्रश्नच नाही हो.
त्या वेळेस आपण आवरतोच. तेव्हा ही छान वाटतंच. पण ती जी ती जी भावना असते ना, की दिवाळी दिवाळी दिवाळी. म्हणजे त्या दृष्टीने ते छान वाटतं. पाची पकवान बनवल्या जातात.
जातात ते हो हो.
आणि मी तर म्हणते, मुलांना सुद्धा त्या तेच्यामध्ये हे केलं पाहिजे सहभागी. का चल तू मला मदत कर, तू हे कर तू ते कर.
ते मुलांना म्हणे कामाची सवय आपोआप लागली जाते एक्च्युली.
हो आणि आपण त्यांना गोष्टी सांगितल्या पण. पाहिजे तर त्यांना त्या आवड निर्माण होईल त्या गोष्टी. गोष्टीची कौतुक केलं पाहिजे त्यांच.
हम्.
तुम्ही गोडपुऱ्या वगैरे कशा बनवतात मग. म्हणजे नुसतं खाण्यासाठी म्हणून वगैरे बनवतात का नाही.
नाही नाही गोड पुुऱ्या नाही. आम्ही आमच्या इथे मोदक पुरणपोळी होळीला. ते मोदक आमच्या इथं बनवतात नागपंचमीला.
नागपंचमीला मोदक बनवतात. आता बघा तुम्ही इकडे माझ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये इकडे बऱ्याच. ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडेच नाही बरं का.
नाही हा.
तुमचा भाग. कोणता येतोय.
कोकणात आमचा कोकणात येतो. तेच्यामुळे आमच्याकडे नारळ म्हणजे, उकडीचे मोदक हो हा नारळी. नारळी भात ओला नारळ्याचा करंज्या बनवत बनवतात. म्हणजे हे असतं तेव्हा नारळीपौर्णिमेला.
इथे बऱ्याच ठिकाणी जे आहे. ना नागपंचमी तर स्वयं पाक करत नाही बरं का.
हो हो. ते म्हणजे तव्यावरती तव्यावरती काही भाजायचं नाही. असं नाही हा म्हणजे तव्या तव्यावरती काही भाजायचं नाही. चपाती भाकरी हा काही करायचं. तव्याचा वापरच करायचा नाही तर.
मग आम्ही काय करतो. रात्री बनवतो पण आदल्या दिवशी मग आम्ही काय करतो. त दुसऱ्या दिवशीची तयारी बनवतो. मग दाळबट्टी वगैरे अस बनवून ठेवतो.
हां हा हा हां.
अच्छा. मग असं काही करतो मगं. आम्ही नाशिक जिल्ह्यातले नाशिक जिल्ह्यात. ह ठीक आहे. ताई चालेल करेल नंतर, परत खूप छान वाटलं मला तुमच. तुमच्याशी बोलून.
मला पण ठीक आहे. ठीक आहे चालेल ओके बाय बाय बाय.